काय वाजवला सम्या.
जेवल बघा तुम्ही जेवला सा. तु झोपला सांग हॅलो
आम्ही जेवलो की या.
होय जा नाय. हा हा बसा काय केल तसा जेवण.
हो. हॅलो. हॅलो.
जरा रेंज नाहीये. ऐक ना हा बोला ना ऐकूय ना.
हा आता आला आवाज.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो. आवाज येत नाहीये का?
म.
हा हा. जेवणामध्ये. काय काय केलतासा अ म्हटलं.
आणिवर.
हा. आवाज येत नाही तुमचा सरळ.
रेंज नाही य.
अरे हा मला.
हा बोला.
हॅलो आता बघा येतोय का आवाज अ आत आज. ज आम्ही चपाती. डा शोगायची आमटी. भात आणि ते आमच्याकड आज मिरग मिरग लागला का नाही शेवग्याची भाजी करतात त्याची भाजी खलेली. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो रे तर याची तुम्हाला रेंज नाही वाटत
आम्हांला रेंज आहे
हां हा
हं आणि आणि भाकरी किती आहे? झुनका आणि मोडाची आमटी केलती नी भात केलता जिरा राईस. तुमचंय झालं? नाही बाई यांचं काय व्यवस्थित ऐकू येईना. हॅलो